हॅलो.
हॅलो.
हा काय चालूय.
काही नाही.
हम्म झाली का कामं?
हो झाली कामं.
हम्म. बाकी हा काही झालेय काय चालू आहे.
हा.
बोला. काय म्हणता आजुन.
काही नाही बा सांगा ना काही नवीन.
नवीन मीच सांगू.
काय चालू आहे तुमच्या इकडे.
हम्म बस बाकी तर काही नाही चालुय. तुम्ही ते जटाशंकरला गेले होते का?
हो.
हा काे तिथं कसं काय मला वाटतं काय बारा महिने तिथं काय ते धार चालू असते का. फक्त पावसाळ्यातच असते.
नाही फक्त पावसाळ्यातच चालू असते.
हा. म्हणजे मग आता तिथं बाराही महिने जाता येते का मग तिकडे?
नाही पावसाळ्यातच चालू असते, तेही श्रावण महिन्यात. एकाच तिसऱ्या सोमवारी यात्रा असते. तिसऱ्या सोमवारीच जाऊ देतात. नाही तर मग तिकडे जाऊ बी नाही देत.
हा आता वन विभागाचा भाग आहे मला वाटत. हा ना म्हणजे वन्य प्राण्या जा भीती वाटते तिकडे अशी बाई.
हम् हम्म जाऊन नाही देत श्रावण महिन्यात एकच दिवस चालू असते ते.
होव का. मग गर्दी अशी नाही ना ते तिथं जास्त.
हो एक दिवस असते मग खूप गर्दी असते‌.
हा कसं काय मग ते ठिकण तिथलं?
ठिकाण मस्तय, पायाजुकताय पाण्यासारखं. वरून धार पडते अशी पाण्याची धबधबा.
हा हा.
अन असं मोठं झाड हाय.
हा.
त्या झाडाच्या आतमध्ये मंदिरय.
हा हा. आणि रस्ता म्हणजे, नदी वगैरे आहे का मग समोर अशी.
हो नदी आहे ना.
होव का, नदी म्हणजे नदीतून जाला तेला मग चालात कसं पैदल गाडी वगैरे जाते मग.
नाही गाडी जात नाही तिथपर्यंत. गाडी इकडे दूरच एकदोन किलोमीटर. तर वर उभी कराय लागते समजा
हम्म हम्म
तर पैदल पाहिला ना. चला आतमध्ये आहे ना तिकडे दूर आहे आतमध्ये जंगलात आहे ना.
हा हा
ह्
जंगलचा भाग आहे समदा तो.
हम्म तिकडे गाड्या बी नाही जात.
हम्म
अ.. पण वर्षातून एकदा रथयात्रा असते पावसाळ्यातच
हा भीती वाटत असेल ना तिकडे जायची कारण पाणी जर जास्त आलं नदीला एकदम त काही सांगता येते का समजा पहाडाचा भाग आहे पहाडावरून जर पाणी विणी आलं तर असं जास्त हम्म आणि वातावरण जास्त पावसाच असते ना तेव्हा पावसाळ्यात समजा श्रावण महिना म्हटलं म्हणजे पाल पावसाचे दिवस असतात ना सगळे. हम्म
ते म्हणजे नदी नऊ वेळा लागते.
हा हा हा बापरे बरंच
मी असतेच.
हा हा हा बरंच लांब आहे मग समजा
हम्म लांब खूप आहे.
हम्म हो ना आहेत तसे काही काही ठिकाणं पाहण्यासारखे म्हण अजून इकडे अ नरनाळा किल्ला वगैरे आपला इकडे हे पण आहे इथ पण धबधबा आहे नाही एक मला वाटत. हम् आपण हाव काय आम्ही इकडे नरनाळ्या हा नरनाळ्याच्या इकडे गेलो होतो आम्ही नरनाळा किल्ला वगैरे पाहाला आम्ही आणि तिथ त्यान धरण वगैरे बांधलं की नरनाळ्या किल्ल्यावर
अं
हम्म ते तिथे धबधबा आहे तिथे हे
हम्म
हम्म्म तिथं पण श्रावण महिन्यातच असते ते तिथं पण असंच आहे म्हणजे एक पाण्याची धार असते अशी चालू आणि असं पहाड आहे मोठा आणि त्या पहाडाच्या आतमध्ये म्हणजे असं कोरलेलं आहे ते खाली
पहाड तो कोरलेला आहे असा खाली आणि अस म्हणजे उभं जाता येत नाहीेत आपल्याला पण आपण उभं राऊन त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. प्रवेश करू शकत नाही आतमध्ये. तर आपल्याला तिथं असं म्हणजे वाकून जाव लागते आतमध्ये त्याच्यात आणि आत मध्ये मोठी मूर्ती आहे महादेवाची मू मूर्ती आहे पिंड आहे आणि तिथ आतमध्ये जातो ना तेव्हा आपण ते धारी खालूनच जायला लागत आपल्याला तर धारच तर पडते ना. आणि तिथून तिथूनच आतमध्ये जा लागते पण इथं नदी म्हणजे बाजूला आहे तिथं नदी आणि हे मंदिर असं बाजूला राहते पण ते वरून पहाडावरून पाणी पडते. ते पडतच राहते नदी बाजूला राहते. हम्म त्या नदीवरील धरण बांधलेलं आहे आता हम् हम्म तिथं पण खूप मस्त आहे पाहण्यासारखं आहे तिथं तिथं पण असंच आहे मग पावसाळ्यातच जाता येते बाकी दिवसात जाता नाही येत चिखलदऱ्याला पण तसच आहे मग चिखलदरा पण आपण असंच पाहू शकतो ना मग पावसाळ्यातच पाहण्यासारखं आहे ना तिथे म्हणजे ढग वगैरे ढग वगैरे खाली दिसतात.
ते आणि चिखलदराला खूप ट्रॅफिक जॅम झाला होत या वर्षी म्हणतात.
हा ह मी मोबाईल वर पाहत होत व्हिडिओ टाकले होते ते मोबाईल वर
हम्म नऊदाहा किलोमीटर वर ट्रॅफिक जाम झालं होत जाता नाही येत जाय
बापरे खूप झालं होत मग त हम्म म्हणजे खूप जास्त गर्दी झाली असनार इथ पाहण्यासाठी
गर्दी म्हणजे तर कोणी जाते ना फिराले.
हा हा आणि हे ठिकाणं असे पावसाळ्यात पाहण्यासारखी आहेत ना ते ठिकाणं कारण ते उंच आहेत ना भेंडीवर पहाडावर येतो ते पहाडावर असल्या छान जास्त म्हणजे पाहण्यासारखे हे ठिकाण म्हणावं हम्म हम्म कधी तर ते पा आपल्याला तिथं गेलं कि ते पहाडावर गेलं की कसं दिसते आपल्याले ढग असे खाली दिसत आपण अस ढगाच्या वर दिसतो, वेग ढग दिसत खाली. तिथं ते हे पण आहे ना मला वाटते आवाज पण येतो आसा तीन आवाज. पहाड हे त त्या पहाडात आवाज घुमते आपला असा आपण मो ठ्याने जर जोराने बोललो तरी तो आवाज असा घुमल्यासारखा होतय.
तुम्ही पाहिला का मग ते ठीकान.
हं नाही ब मी सहल होती तेव्हा गेली होती लहान होती तेव्हा, ट्रीपला गेली होती मी तेव्हा.
तेव्हा पासून नाही गेल्या.
तेव्हा पसून नही पाहालं मी! आणि फक्त तेवढं आठवण आहे, कारण आमच्या सरांनी तिथं फटाके वगैरे घेतले ते फोडण्यासाठी. त मंग म्हणजे एवढा कोणाचा आवाज नाही ना मोठा, आपण एवढ्या जोरान कल्ला नही करू शकत ना! आवाज तर नही येत आपला, मग सरनं काय केलं होतं त तिथं आमच्या की फटाके फोडले होते. आणि मी त गेली तेत माझी तबेतच बिघडली होती तिथ कारण प्रवास मला सहन झाला नव्हता त्यामुळे माझी तब ब्येत बिघडली होती मग मी काहीच नही पाहल तिथं. न हं नाही, नाही काहीच नाही, काहीच. काहीच नाही पाहाल म मी तिथं, फक्त ते तेवढं पाहलं कारण तिथं आम्ही उतरलो हो तो खाली आणि मझे मला म्हणजे मळमळ होत होत, मग सरांनी तिथ गाडी वगैरे उभी केली आमची. हूं सर न मग तिथंच फटाके फोडले सर म्हणे बघा म्हणे ईथ आवाज घुमल्या सारखा होते म्हणे, तुम्हाला किती आवाज येतात म्हणे पहा, अ जिथं फटा का फोडला असे खूप सारे आवाज येत होते आधी मोठा आवाज. तर लहान लहान लहान लहान अस अस आवाज.
हूं हूं!
हूं असं आवाज येत
पावसाळ्या तुन पाणी आलं की, गरीच ट्रॅफिक जाम होऊन जाते.
हा हा वर आहे न ते पहाडावर आहे, न थित कस पहाडावर जास्त पाणी पडत राहते की. आपल्या गावात गावापेक्षा तिकडे जास्त पाणी पडतय न पहाडात. कारण ढग तिथं जवळआहेत त ढग म्हणजे अ पाणी अडतात ना ते! उंच जागेला!
हूं!
तसही वृक्षतोड झाल्यामुळे जास्त वृक्षतोड झाल्यामुळे, पहाडात गावात पाणी कमी पडत आहे ना आता!
हूं! तुमच्या आमच्या ही इकडे जटाशंकर आहे एक ठिकाण हे आहे. मांगेरी महादेव.
हा हा!
तिथं पन वर्षातून एकदारच जाता येते, पण ते व दूर आहे पहाडात अंदर आहेत. त मग वर्षाभरात जाता नाही फक्त एकच दिवस उघडं असते.
हा म्हणूनच गर्दी होते ना मग ती एक एका दिवशी असते त म्हणून जास्त गर्दी. आता तसे जास्त करून याचे जास्त हे चालू आहे ना आपले महा अ शुभ महा व नाही का त्यात किन जास्त आता.
ह!
त त्याच्यामुळे आता शिवभक्ती जास्त वाढली की नही, मंग त्याच्यामुळे आता आज. पर्यंत तरी एवढी जण गेले, म्हणा पण आता खूप जातात ना शिव पुराण हा शिव पुराण ऐकायला जिथं शिवाय मंदिर आहे समजा जिथं महालय.
मांगेरी महादेव वर्षातून एकदारच यात्रा भरते. आण ते पण खूप दूर आहे एक. एक नदी एकवीस बावीस वेळा लागते तेथ ना खूप दूर आहे वर जाता नाही येत इतक्या पहाडा वर
हां.
कमजोर आपल्याच्यान जास्त चालल्या नाही जात आपल्याला सवयी नाही आपल्यासारख जाऊ बी नाही शकत.
हां हां तेच न ते एक तर पहाड पहाड म्हटल की मोठे मोठे दगड असतात आणि नदी. ती नदी म्हटल की नदीतल पाणी आणि त्या पाया हा पाण्यात पण पडण्याची भीती असते ना आपल्याले. आणि पाणी ही कमी असेल नदीला तेव्हा खूप असते आणि वापस त्याच्यामध्ये जास्त पाणी शक्यता असते ना. त्याच्यामुळे आपण लेकर, भाकरी घेऊन जाऊ शकत नाही आणि आपण ही भीती वाटते ना आपल्याला मग.
हम्म
तर पावसाळ्यात खूप व्हिडिओ दाखवतात ना मोबाईल व इथ नदीला पूर आला हे वाहून गेल असे वाहून गेले. ते पाहूनच आधीच तर भीती वाटते. हम्म म्हणून मग कुठ जाण्याची हिंमतही होत नाही. मग घरूनच दर्शन घ्या नाही.
हा घरूनच आपल काय जाण होतय.
हां घरी बसल्या बसल्या दर्शन घ्या बस.
जाऊ मग आपण चला ना यंदा.
हो विचार चालू आहे आता. नाही म्हणजे सांगितल तर चांगल वाटून राहिल ऐकण्यासारख म्हणजे ऐकाल्यावर चांगल वाटल ते. की बा चला जाऊ आपणही. पण ते पाणी आल्यावर पाहू मग कारण पावसाळ्यात म्हटल वातावरण कस होत ते पाण्याच. नंतर पावसाळ्यात पण भीतीच वाटते ना एकदम जाण्याची.
नाही ते व्हाट्सअप. तथून एकदा रस्ते पण मग एकदा र गर्दी असते एकच दिवस असते.
हां हां गर्दी असते ना अस थोडी आपण आपण एकटच आहे म्हणून नाही नाही मधात नाही जाऊ शकत. हे बाकीचे काही बाकीचे ते ठिकाण अशे आहेत की आपण तिथ मधात ही जाऊ शकतो हे अशा ठिकाण आहेत काही काही की तिथ आपण फक्त वर्षातून एकदाच जाऊ शकतो सुद्धा.
हम्म.
हां बाकी ठिकाणी जाऊ शकत नाही ना आपण एवढ.
आणखीन काय जेवण बीवण झाले?
हो झाले बघा तुमच जाण्याच नक्की झाल तर मग आम्हालाही कॉल करा. आम्ही पण येऊ. हम्म कशाने जाणार गाडी वगैरे अस तर गाडी आम्हालाही सांगा असेल तर. जाऊ मग आपण येऊ भेट देऊन.
करू ना मग प्लॅनिंग.
हाव प्लॅनिंग करू आपण.
हम्म
हम्म आणखी काय मग?
आणखी काही नाही आता आराम चालू आहे.
हा, हा, हो आता दुपार झाली ना आता ऊन खूप तापत आहे आता आता झोपेचा झोपेची वेळ आहे ना आता आहे दुपारची वेळ म्हटलं म्हणजे थोडासा आराम करावाचं लागते.
आता ऊनही खूप तापत आहे. हम्म कामं झाली सर्व
हा हां बरं ठीक आहे मग करते मी काॅल हम्म
ठीक आहे हो बाई